हा निघा नक तू? काय आता बाहेर गावाला चाललय का?
हम दुबई
केले का गाडी बुक केली का?
र
हो का आणखी अस असणार रे.
अजचा दिवस.
हो का?
हम्म हम्म
आणि फिरायला जाणार आहे का मग तिकडे अज काय काय पणार आहे.
त्यालाच चाल नाही पाहि
हो
आला फोन कर बर व्हिडिओ कॉल कर.
हो हो
ह
ट्रेन झाल की ट्रेन चा प्रॉब्लेम.
बरं बर
हम्म काती
तर तुझ्या भी भयाकड पण जायलडला पुढे काय काही काबर जाऊ नाही त्याला भेटून ये ना
एक दुसरीकडं मी दुसरीकडं बरावर रा
हो का बर बर
बरो बर उुशल ऑफिस
काळजी घे तब्येत संभळ हा जेवण कर
आहेठुठ
आणि वेळेवर उशिरा नाही झपायचं बाळा.
हो
कावरऊ आपल्याला कावर
रिपीट रिपीट होतय सगळं खूप लेट येतय सगळं
तिकडे पाहा पाहतू असेल. सगळ
आ हम् बर बर गुड नाईट.
ते ठीक आहे.
हा
चाल वचे फोन करा मला बाय.